हॅलो.
हा बोल.
केल मी ते ऍप आता लागला फोन
हा तसच कराय लागते मग एकदा
तसच कराय लागते ते फोन नाही लागली की अजून मला नवीन टास्क आले डबल पाच
आलेय का तुझे किती झाले?
तिथं तर एकोणीस दाखवू लागले बाबा एकोणीस दाखवालय पण तीन चारच झाले असंन.
हो का? ह ह ह ह.
का तितके फोन कोणाला लावलीच नाही ना मी बोल्ली पण नाही.
हा माझे तीनच झालेले आहे मला कालच आले ना टास्क म्हणून
ह माहि तीन झाली असन काल तुम्हाला एक बोलले होते इकडे काकूला बोलले होते.
हम्म हम्म.
हम्म तुम्हालाच दोनदा बोल्ले होते दोन नाहीतर तीन झाले असन.
हा हा.
हम्म मग काय केल जेवायला जेवण करायल्याका?
हो ये जेवाले.
करा करा आमचं राहिला आता आम्ही करतो.
कऊन एवढा उशीर बारा वाजली ना.
मी निचिंंतने जेवण करते हो मला ते जेवण जातनाय सगळी कामं झाल्याशिवाय
हम्म ह ह.
सगळ धून भांडे सगळं झालं आता मग जेवण करायला बसते.
हम्म.
मजे जेवण जेवण झाले की मग जीवार येते.
हम्म जेवण झालंवर तसंई जास्त काम होत नाही ना अश्या यचातन
एरी भी होत नाही आमाला
हा हा ह.
जिवारच येते ओ हो जेवण झाले की काय करायचं म्हले कि
हम्म अन तस नाही करायच. उलट जेण झालं की जास्त कामं करायची. मी तर धुनं भांडे राहूदेते जेवण झाल्यावर करते. पण आता मला कामाला जा लागते ना त्याच्यामुळे मग मला सकाळी सगळं करून जाय लागते.
हो नाही मी पहिले करत हो. ते पण आता नाही आता जेवण झाले की काम होत नाही म्हणून मी आधीस भांडे धून
हम्म.
गॅस ते पुसून घेते मग जेवण मग मस्त निचिंतीने जेवण झालं की मग बस. ता येते थोडं फिसता येते बसता येते. रात्री मस्त जेवण झालं की फिरून येतो आम्ही
हो फिराच लागतो.
हम्म. तिघंजण जातो फिरायला मी माझा नवरा आण मई जाऊ आहे ती बी प्रेग्नेंट आहे ना.
होव का?
तिला पाचवा महिना आहे सुरू हो. जेवण झालं की जायचं फिरायला.
बरं आहे ना.
हा.
सोबत आहे कोणीतरी. मला तर कोणीच नव्हतं. मी हम्म.
बस स्टँडला आम्ही फिरायचं इथं घरापाशी पण ते इतकुल इतकुल फिरण्यात मजा येत नाही ना.
हम्म.
मग लांब जाऊन मस्त लांब एक चक्कर मारून आले की बस होते मग.
हम्म.
हम्म.
काय नाही ग, जेवले. हे मामाचे कपडे आज घरी आहे मी काम होत तर मग घरी थांबली. ते आता हे शिल्लकचे कामं म्हटलं करून घ्यावं मग घरी हाय त.
कामवाली
हो देते ना. तिला सांगायला लागते फक्त आदल्या दिवशी आपण आता गेलो, की तिला सांगायचं उद्या येणार नाही म्हणून.
कशीच सुट्टी देत नाही बाई ती.
अ ते पैसे घेतलेले आहे म्हणतं ना? हं.
सोडतच नाही मला तर लईच राग येतो तिचा. हो ना. मग?
हम्म बोल.
काही नाही बाबा. काय म्हणता सांगा?
काही नाही तू लावला तिकुन तर तिकुन जास्- तू बोलत जाय तुझ्या इकडून आपण लावला की जास्त बोलायचं. काय बोलाव आता?
लागायले तर पण, पण काय बोलावं काय समजना.
हो ना साध्या कॉलवर बोलते माणूस काय बोलायचं तो.
हो.
हं याच्यावर नाही बोलता येत ना.
तुम्ही येणार आहे का मग परभणीला?
परभणीला का, कधी ग? आता बघते ना. होऊ दे ना, तुझं बाळ येऊ दे ना.
नाही चोरळीचा कार्यक्रम करायचा आहे ना त्या कार्यक्रमाला.
हम्म. नाही ग एवढंही होत नाही ना, कामही राहते मला. हिची शाळाही हाय.
हम्म.
हम्म शाळा वगैरे नसती, तर मग पाहिलं असतं.
हो एक दोन दिवस यायचं काय होते.
पाहिल ना मामा काय म्हणतेत मामावर काय आमचं, मामानं चल म्हणलं तर जायचं. नाही म्हणलं, तर नाही जायचं.
मग?
काय नाही झाडून काढत आहे, तुझ्यासोबत बोलता बोलता.
मी पाणी प्यालते.
हो.
हम्म.
हम्म कसं चालू आहे? देविका टीव्ही पाहत्या.
हो का?
हम्म, ते फ्रीजच पाणी हे ते पिऊ पिऊ, तिले सर्दी झालेली आहे.
हां आता फ्रीजचं पाणी पितेत का म्हणा.
आता नाही, उन्हाळ्यात बम खाल्लं पिल्लं.
आण ते आम्ही व्ही खाल्लं पिलं, हां आता. पण या वातावरणच होतेच हो.
हो होते ना मग ते म आता
आताही एखांद्या वळेस, आताही एखांद्या वेळेस, थंड पाणी प्यावं वाटायलं माहिती हाय का? गरमी हा घोगार घेऊ लागल्या की.
हम्म, पण मी ठेवतच नाही आता फ्रीजमध्ये.
माझी एक बॉटल ठेवून मी चोरू चोरू पिते.
त्या एखांद थंड पाणी प्यावं वाटतं, त्या कोमट पाण्यानं तहानच जात नाही ओ.
हो जात नाही, एखांद्या वेळेस.
हम्म. मी म्हणते, थंड पाणी बॉटला होता ठेवलेल्या. पण मी त्या पुन्हा ठेवून दिल्या मग, भरून ठेवण आले फ्रीजमध्ये. एक हाय भरून ठेवली फक्त.
चवाळ्याची भाजी केली आहे, काही खात नाही म्हणे. मग मग हिला पनीरची भुर्जी दिली करून. हम्म, ते खाल्ली तिनं.
हो का.
हम्म कवळ्याची भाजी रुतते आम्हाला.
मला आता माहितच नाही, कशी लागते ते? कवाळ म्हणजे ती अ ते काय म्हणतात, ते पिवळे पिवळे असते का?
हा महालक्ष्मीला करत नाही का आपण, अंदरून अंदरुनी हिरवं पिरव पिवळं राहहिते ना? बाहेरून हिरवा राहिते, नाहीतर मग कोणतं पांढरं राहित. ते ते काशी कवळ काहीतर. हम्म. हा.
खाल्लेली नाही, कधी घरी आणले नाही. नाही पण ते महालक्ष्मीच्या वेळेस खाल्लेली असण.
हो.
महालक्ष्मीच्यास वेळी करतात ना. हा, असं कोण करत नाही जास्त.
हा, तसं कधी नाही करत.
होना.
हम्म.
हम्
तुला पैसे किती आले म्हणली?
मला का, मला तिच्यावर एकशे बावन्न रुपये दाखवायले.
एकशे
सात सात, हा सात आठ दिवसात खात्याला येऊन जातात मग, तिथं दिऊ नाय बाबा.
हम्म हम्म हम्म, आता मंगळवारी का शनिवारी
वशू वहिनी म्हणे सकाळी की, येईन म्हणे. मी त्यांना क्रीनशॉट टाकला होता, असं असं हाय म्हणलं. ह
हम्म हम्म.
तर त्या म्हणे शनिवार येईल म्हणे तुला. त्यांनाला आले काय की कोणाला तर अ पंधराशे रुपये काहीतरी आले म्हणा.
हम्म इले आले ना दोन हजार होय आले ना या इलं अ अम्रपालीला.
हो बापरीे कोणाला बोलत आहे बाबा एवढे?
अ सगळ्यांलीच बोललीन तीव.
हाव का हम्म बरं आहे.
हो तिचेे पूर्ण ही झाले आहेत ना तीस कॉल.
बापरे!
हम्म तेच्यात . तर आपलं आत्ता चालू झालं तिचं जेव्हा चालू झालं ना याईन काही केलं सपना ताईन देई ना जेव्हा चालू झालं तेव्हा सगळ्याला सांगितलं ना आपल्या लेट सांगितलं सगळे जा.
हाव मला नंदिनी ने सांगितलं.
मला हीरं सांगितलं मधुरानं. त्याचे झाले होते बोलणं दहा दहा बोलणे झालेते त्यांचे मंग त्यान सांगितलं आपल्याला.
ते लई हुशार आहे म आपल्या लेट सांगितलं त्यांना.
हम्म आपल्याला लेट सांगितलं
हाव
जाऊ दे जेवढं नाशिबात तेवढं येईल आपल्याला नाही.
मा एरी बी कुठ टा आपल्याले कामं राहते तर जास्त गं दिवसभर आपण घरीच राहतो. हाव दिवसाचे ऐंशी रु पेय शंभर रुपये आले तरी एक कॉल केला तरी बस झालं.
हम्म आता तू कॉल केला तर तुला शंभर भेटते मला ऐंशी भेटते वाटते.
हो सकाळी तुम्ही केलता सकाळी कट झालता हो ती मधूनच.
हो. काऊन काय मी
कसं काय कि ते माझ्या कडं रेंजचा प्रॉब्लेम होतो वाटतं मी खाली होते ना रूम मध्ये स्वयंपाक खोली तो तिथं ते रेंजचा प्रॉब्लेम होता काय कीच ते कट त्याला आवाजच येई नाही गेला. मग नंतर लावा म्हणलं मग नंतर कराव म्हणलं तुम्हाला सादा फोन तर मंग जाऊ द्या म्हणला आता कामं झाली कीच करतो म्हण सगळे.
हो ते कामं कसं राहिलं कि ते हम्म. मग मी बी म्हटलं इले पहिले हे करून घेतो स्वयं टाक
हम्म नंतर मग काही नाही आता काही काम नाही मला दिवसभर सहा वाजेपर्यंत.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
काही कामच नाही ते घरात तर काय खरां.
हा.
सगळं झालं, धुण्या झालं, भांडी झाली, स्वयंपाक झाला. सगळ झालं देव पूज्या पूजा हम्म मी मी कप कपडे मी रोजच्या रोज धुते मी जमा होऊ देत नाही कपडे मग ते ही झाले किण ते जमा झाले किं म एकदाच उरावर पडतात.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
हो ना म त्यांनी आपल्याला कोण ते निघत नाहीत मग का असं ते हे होते ना. त्याच्यामुळे एकदा धुआ धुतच नाही मी रोजचा धुऊून टाक
हम्म नाही मी पण धुते पण आता माझं कसं होत नाही ना कामाच्या ना.
हवं
नसं एक दिवस काढते मग एक दिवस तेच कामं चालू राहतील भिजू घालून देते सकाळी
घरी असले कि ते काम करायचे राहिलेले
मग अजून मला एक वाजता क्लासला जालागते.
कोणता क्लास हो का कायच हो मी केलं. मी केलं आणि माझ अर्धच झालं.
काय तर इथं खेड्यामध्ये शिकवत का चांगलं. दहा हजार रुपये देरी
तरी वाशिमला राहते ना तू?
अं वाशिमला नाही ना ह. इथ मुळालां मारखेटच्या तिकड.
हो का मला ल वाशिमलस आहे का?
नाही वाशिमला नाही उमरकेट तिकडे मु म्हणून आहे तिथं राहतो.
नाही तू राहत कुठं काय कुठं काय काहीच माहित नाही.
मा अ नाही नाही वाशिमला नाही राहत तकडे खेड्यामध्ये हा ते कनुभयया माहित आहे ना.
ह कोण?
कनुभया.
नाही बाय.
ते फोटो आले फोटो काढत होते ते अभिजीतच्या दादाच्या वेळेस आले ते फोटो काढायला.
हो हो हो हो हो आलं लक्षात खयलं लक्षात.
हा. दकानो भैयाच्या बायकोंना शिकवलं होतं पार्लरच मला पण ते काही एवढं प्रोफेशनल नव्हतं काय नव्हतं म्हण लाून शिकून एक महिना शिकवलं.
हम् आम्ही तीन हजार रुपये भरले आम्हाला सामान आलं सगळं.
बापरे तीन हजार रुपये. आणि इथ दहा हजार रुपये भरून मला काय डोंबलं नाही आलं. शिकलेलं बी येई ना झालं मला
ह.
कोती स्कीम आमच्या इकडे पण हो किती उंमर खेळला होती तीन हजार रुपये भरायचे सामान येते. ह ना शिकव ती शिकवते पण एका महिन्यात सामान येत असेल.
हो एका महिन्याच शिकवायसाठी ते
हा तर ते पुन्हा काय म्हणले तीन हजार रुपये भरायचे म्हणे तीच म्हणे कि जि ला का मला कि म्हणे कि एका महिन्याच तीन हजार रुपये भरा म्हणे तुम्ही ते येत नाही म्हणजे सामान तुम्हाला काही शिकवतात म्हणे तेी म्हणून मी काय केलं नाही मलं जाऊ द्या बा म्हणलं सामान येत नाही काही नाही बा म्हणलं.
ह.
आणि इथ तरहा हजार रुपये करून मला चांगलं. तुम् व्हिडओ ताल्या हो नाही इंटाा
हो पाहिला का तू तेवढं सामान आलं मला